हॅलो हायत.
कार
काय नाही बघ कसलं.
किती राहिल.
आं. अजून ल आहे आत्ता स्टार्ट
आता स्थान
ह.
किती महिनाभर काय?
महिनाभरय थोडं बाकीच शऊन झालंय आता माझे शिय
हम्. किती घेतलेत का असंच.
नाही नाही दोनशे रुपये भरून घेत.
दोनशे रुपये
हम्म.
दोनशे रुपयाची शिकवाय लागलेत तला
होय.
काय सांगय लागे.
खरंच क्या ग आपलं सगळं आहे आणि ड्रेस पण
होय शक्की
काल.
शिकून घे ऍडमिशनच काही जाणार आहे काय उद्या उद्या का परवाय.
परवा दिवशी जाणारे की तुझ काय बहिजलेस त्यानी
बघितले एक लाख पंचाहत्तर हजार फीस आहेत. मार कट.
आता एक लाख पंच्याहत्तर एवढंचस काय?
मारक मीेते सेटचे
बसायला नको काय त्यांच्यात एटी फाईवचा कटा उ का आहे त्यांचा
ह एक लाख पंच्याहत्तर मग दुसरीकडे बघायचं ग
सगळीकडेच तेवढीच आहे
मग कुठे येेतस
दादा भरतो म्हणलाय
हा
भर तो म्हणलाय ग भाऊ पण अभ्यास केला नसत पण त्याचा काहीच फरक नाही बघ
न काा एक लाख पंच्याहत्तर कोटनास
अभ्यास तर करू नकोस म्हणतो घ्यायचं तिथं जायता मग बाघू इिथे जवळ आहे ग ते म्हणताना जवळ ये ना म्हणताना
जवळ असल मग चालते सोड प्री जात
आता फर्स्ट इयर ला एक पंच्याहत्तर आणि सेकंड इयर ला एक पंधरा सांगितले
एक पंधरा
हम्म तिकेटीला किती सांगितल्या
टिकटी लग ल नाहीे पंधरा ह.
अंद्रे.
हम्म.
अ काही का एवढे काण?
अगे इकडं ते मुलींना काहीतरी शिक्षण काहीत नाही.
बघा की सांगतील आता परवा खयचं सगळं तुम विचारात त्यांना आहे का नाही दोघंच ह काय म्हणत ना बच्चेला हेच
ती तर बाई सगळं विचारून येणार की
हम् नाही तर त्यांनी म्हणतील हाय तुम्ही पण बचचेला हाय कमी म्हणता परत जास्त सांगायच
नाही दुसरीकडं बघणार मी काय शकते तो डेटीला नेच टाकणार
घोडावटला काय झालं
घोडावतला हाय तर त्यांनी फी जास्त सांगितली
किती सायन्स ला
एकवीस
एकवीस
हम्म
हम्म प्रायव्हेट म्हंटल्या होतेच हे गव्हर्नमेंट आहे ग मी घेते ते
गव्हर्मेंटला मग एवढं
अ े मारताांवर आहे ना
काय मार्ग तेवढी सुुद्धीच पडला त
बकी
बघायचं नाही तर मी तर शेवट तर आहे नसल तर कुठलं तर कोर्स बघणार
बगायच देतील कि तिकीटला प्लेसमेंटच विचारायच्या आधी फिक्स
हा तेच प्लेसमेंट तिथ प्लेसमेंट आहे
नाही नाही शंभर टक्के सांगितले प्लेसमेंट देनंतर
मग एवढं भरून झाहिलं तिथ सु आणि ते आपल्याला तळसण त्या चालतं बघ
का ते
तळसंदी कॉलेज चाल नव्हतं काय
कोणतं म्हणाल्यास
तळसंद तळसंद
हा
ह त्या दिवशी होतीस काय तू
नाही नाही
ह हम् त्या कॉलेज नं पहिला सांगितलं ऐंशी हजार
हम्
आणि आता जाऊन विचारल्यावर त्यांनी किती एक लाखाच्या पण वय जाते
सांगते काय ते टिकीटीवाले पण तसेच करणार तुम्हाला आधी कमी सांगून आणि नंतर वाढवून दे
पहिल्या स खमली सांगतात जसं मार्कही होईल तस आणि माहीतचही घेणार असलं तर पैसे भरतात
हम्म
बघणारी तर हे सगळ दुसरीकडेच कोल्हापूरला एक काय ब
मी ज
ते चांगलं
मी घेतलेलं कॉलेज चांगलं आहे ना म्हणता ना तिथं घ्यायला लागल
मुंबई खरं लही लाब पडते का होय कुठलं कॉलेज आहे
स्टेलिंग इनस्टिट्यूट आहे बघ
सपेलिंग भतन मग त्यांना जरा विचारायच ठीक आहे तुमही काय नाही ना आधीत त्यां सी पण कमी असत जातेत नाही पण
पन्नास पेक्षा जरा पन्नास तरी पाहिजे होत्या त्यांनी म्हंटलीत काहीतरी केला असतो मग
तर मग आत्ताच ऍडमिशन करून टाक जाऊ तिकडे
नाही तने म्हणटलीस पन्नास तरी पाहिजे होते
े लोकत म काहीतरी कर्
हम्म
हो का पण् नस तर मला तरी तुझ्यापेक्षा कमीत काय का होती काय हो बघ
ेटिव आलेज घेतील त्यांना कमी असणार आहेत ऍडमिशन
नाल कममी आयत का टिकेट एला कममी
ह
आणि कट टॉप पण त्यां चाललेणे पंधराच आहे
ह
फोर्थ राऊंड ला
चांगलंय
खरं प्लेसमेंटच गॅरंटी मला वाटत नाही ति
विचरून घ्यायचं त्यांना सगळं
त्यांनी काय हाय हाय म्हणूनच सांगणार आहे
हा तेने हाय मला सांगत कोण ह काय एड्युकेटेड एमसीए करत असल त्याला विचायचं काय कसं आहेय
आपल्यातलं कोण कॉलेज मधलच कोण असल तर
ह् त्यांनाच विचारयला हच
तेवढ करण्यापेक्षा आता परवा दिवशी आहे की बा जाऊन विचारलं सग
हम्म ते म सांगते
आपण वेग विचारलेलं वेगळं बाकीचे विचारले
बरं
म हां हम् सांगितत
च म्हजे घाल सगळं नीट विचर स्ट्रक्चर त्यांचं काय कसं म्हणजे सांगते क
होय पहिलेता काय म्हणते बके
समकट करून परत लावतो
हे अस दे कंटिन्यू करू
नाही म्हणज तीस करायच आहेत ना दोन तरी होतील ना तेथां
तर